हा आवाज यालाय.
हा याय लागलाय बोलकी.
म लाडक्या बहिणीचे पैसे चेक केलेस काय.
अगं काल पण आलेत म्हणे
होय होय काल पण आल्यात.
अ म्हजी तीन हजार रुपये आल्यात काय.
तीन हजार रुपये आलेत. माझ संपलं निम्म संपलं पण.
मी नाही आणलो काढून म आता क्लासचे माझं कस आता क्लासची फी भरायची आहे ग मग तेच पैसे बर झालं आल
होय म चटणी संपल्यावर चटणी करायची आहे.
अगंबाई करून घे की त्याक
होय पावसाचं वातावरण आहे आता मम्मी तिकडन थोडी आणलेली. म आता मम्मीची पण सं आल्या म सारख कुठ मागतेस केलेले बर. एवढी दोन किलोची जात्या वर्षभर.
आमची सासूबाईन दिलती बघ मला‌ एक किलो भर होईल एवढा डब्बा दिलती बघ किलो देड किलोच आमची सासूबाई आमंच्यात कसं काय सांग आमच्या आत्या बेडगी मिरची ची करत्या ग ती तिखट करत नाही. नुसतं बेडगीची करत्या असं लालच नुसत दिसतय ते तिखट नसतय काय नसतय आणि लै टाकाय लागतय ग म चटणी ते लगेच स त्या आतामी आ आमच्या गावाला गेलोलो ग यात्रेला गेलेलो आमच्या इकडची यात्रा होती
हा हा.
तवा दिलेली बघ. पिन आ्ही येतना ते आता जराच राहिले बघ म्हणजे कधी मार्चमध्ये दिलेली मार्च एप्रिल मे आ मे ला आता सपतीस की दोन चार दिवसात सप
होय मी गेल्या जून मध्ये केल
अगं वर्षभरात ती कि नय वर्षभरात दोन तीन वेळाचे करत्याती.
काय बाई चटणीला, पैसा काढायचा.
आणि ऐक की चटणीचा बाजार तू सांगू चटणी असं म्हणजे जे एक-दोन किलो नाही. तीन तीन, चार चार, पाच पाच, किलो करायचं.
हं हं,
आणि ती सप
होय तिखट नसल्यामुळे सम त्या सोडा आमच्याच तिखट लागत बाई लवंगी मिरच्या सुद्धा घालते मी.
सारखं आमच्या अग, सासऱ्याला आमच्या एक दिवस आडाला मटण लागतय, मटण नसलं की अंडी अंडी नसल की मास.
हा, मामच्या नंदेच्या तिकड पण तस. सासरला तुला सकाळ एनी टाइम कधी पण जा आ काही तर नॉनव्हेज शिकणारच तुला,
नाही ग पण अग सारखं सारखं खाऊ वाटत नाही ते,
त्यांच्यात लागतय बाई.
आणि आपल्याला शरीराला आपल्या घातकच आहे, ग ते. त्याचा साईड इफेक्ट आता वाटत नाही ते आपण खात खातोय, खातोय नंतर न बघ भयानक आम्हाला तर तसच झालं की ग अगोदर खाऊन-खाऊन आता सगळं बाहेर पडालय ते.
म्हणतात, बाई चिकन तेन खाल्ल्यावर वजन वाढतंय. वाढते.
काय नसते तस काय खाऊन तस काय नसते बघ तू, लईच बारीक झालंस बाई.
ते सिजरमूळ, सिजरमूळ मला पण लई होत नाही ग. पचत नाही. चपाती वगैरे असं पचत नाही.
आणि पोरींच काळजी म्हणजे पोरींचं करायचं घरात सगळं, सगळं म्हणजे धावपळ आहेच की ग आणि, घर बघायचं हे.
होय आमच हेनी तर दंगा करतात तुला काय पाहिजे त्या सगळं आनंद देतोय तरी पण तुझं वजन वाढल नाही.
नाही काय करायचं तुला एक सांगू काय? तुला. हे सांगतो दूध दूध असते बघ काय करायचं चहा प्यायचं नाही काय एक टाइमच चहा पी. दुपारचं. नाहीतर सकाळच तरी जर समज सकाळी जर तू. सगळ्यात भारी हा उपाय म्हनलीस तर सकाळचा हाय बघ. अं एक वाटी दूध घ्यायचं, आणि त्याच्यात कने आपलं एक केळ टाकायचं, आणि त्याच्यात एक चमचा तूप टाकायचं.
तूप,
खातो. आणि ते रोज सकाळी प्यायचं, बघ तब्येत तू पंधरा दिवस करून बघ नाही, तुझ एक दोन,
हो मी चहा काय बंदच, करालोय सोड मी काळाच चहा प्याय लागलोय.
नाही नाही हे कर की मी सांगितले तसं कर.
हा हा चालतय. हम् तूप बघतो घे, आमच्या मम्मीकड हाय का. मम्मीच्या तिकड हाय काय बघतो.
लोणी घ्यायच परवडतय, लोणी तूप घ्यायच नाही आता मी आमच्या इथं मिळतय बघ.
आमचे सासूबाई कामाला जात हो त्या तेव्हा आणत होत्या. तिकडं जयसिंगपूरला कामाला जात होतीत, तेव्हा आणत होते लोणी.
आणि जयसिंगपूरला एवढे येऊन जाऊन.
म्हणजे ते गाडीच होती, ग त्यांची आता नाही आता येत बेकरी मध्ये नाही हेला ग सुतगिरणी मध्ये होती. तिथं कामावरच्या बायका ते घरात. घरगुती लोणी त्यांनी विकायला घेऊ येत. न, सांगितलं की घेऊन येतात ते. आमचं हेणि पण आणत्यात सोड, डिलिव्हीच्या टाइमाला आणलेलीत लोनी एक किलो काहीतर आणलेलीत बाई.
मी आता इथं अर्धा किलो घेतोय बघ. लोणी, अर्धा किलो दोनशे रुपये. म ते कडवायचं चांगलं असतंय घरगुती अस्
होय.
हुं
ते आता डॉक्टरने एक दिल्यात सोड औषध आजून काय आणाय नाय मी
हं हं हं हं
म ते जरा खोकला तेन लागलेलं ते बरं झाल्यावर म आणतो म्हन आण म्हणून सांगितलेलीत. म्हणजे तेना वजन पण हां, म्हणजे मीच विचारलं वजन वाढनं झालय म्हटलं आता झालं की स् सात वर्ष ही दोन नंबरची डिलिव्हरी झाल्या ब तेव्हापासून वजनच वाढंना माझं हाय तेवढंच हाय.
हं हं हं हं नाही आसू दे टेन्शन नाई घरातलं किरकिर पणा असतयच बई सगळा
होय, आता काय पोरी मोठे झाल्यावर वाढ होतय म्हणत्यात सोड
होय होय हं, सोनी फोन केलेली काय?
सोनी काल केेलती, ते पुर्गीला हाय बरी ते पुर्गीला जरा दात तेन याल्यात वाटतं गं हिरड्या फुगल्यात
लगेच दातं पण याल्या तिज्या बारक्या पोरगीला.
होय.
हां हां हां हां
आटवा महिना लागला, निशा पण गेली वाडतं.
निशाला पण पोरगी सोअ, निशिचं भारी झालं बघ सरकारी नोकरी लागली.
होय, खरं नाय आता तिला दोन पोरींच्यावर बास ऑपरेशन कराय लागतंय.
होय होय, नई खरं सरकारी लागलं ना ते कायमस्वरू
होय होय कायमस्वरूपी झाल, ते तिला पण चौथा लागला वाडतं. गेले तिसऱ्यात
हां हां हां हां
मी पण गेलो नाय बघ, झालं झालं भात खायलोय जरा राहिलय दोन मं ती आमची बारकी पण तिकडंच हाय ती पण लागल्या ये ये म्ह
जाणार आहेस काय मम्मीकडं?
आजून शिवायचंय बग बघूया आता नाई बई मी नाय आज आज सासूबाई येणार काल ए येणार हाय म्हणलेलीत.
हं हं
ह्या दोघी स्नी नेतो म्हणून सांगायलात.
जाऊ देत कि मला लावून द्यायचं ग जरा नाही लावून द्यायचं जरा
होय पाठवायचं की आता पाठ त्यांचे पप्पा बघायचे पाठवत का आता काल येतो म्हणलेलीता मग का तब्येत नाही आहे कि चालून तब्येत बिघडली म्हणून आणि परत गेले
मग आणि काय
आणि काय नाही बघ निवांत पोरी बा आमच्या मुलतानी माती लावाय
होय
ते गोव्यास ना आणलेली ग त ओरिजिनल माहिती ते डोंगरावर मुलतानी माती मिळते मग यांनी जाऊन आणलेले
म्हणजे काढून का विकत
काढून आणलेल तिथनं डोंगरावर ना
होय
होय ओरिजनल एकदम
हा हा हा
मग ते घरात आणल्यावर जरा उन्ठेवन मिक्सर ला वारीक केलेली मस्त झाले ते ते आपलं मेडिकल मधलं कसं केमिकल ते असते त्याच्यात
होय होय
एकदम तिथलेच आहे
हा हा् हम् होय महागाचा सुद्धा प्रवास ला म्हटलं तर की नाही तिथं लय महाग विकतात आणि त्यांना माहित असते लोक घेत्यातच
होय आपल्यासारखी घेत नाही सोड आमच्या बरोबरची कोणच घेतली नाही
नाही आणि आपल्याच पोरी हट्ट वगैरे करतात त्यालाके
आमची बारकी ऐकतच नाही बघ फुगणार फुगूनच बसणार
हु
तिला घेतलं या दोघींनी कसं ठेवायचं तिघींना पण घेतलं मग एकसारखं घेतलं सोड
हहा हा
फ्रॉक घेतल्यात त्या म्हणजे ना शर्ट टी शर्ट घेऊया म्हणालतो
होय होय
ह्म्म नको म्हणली टीशर्ट घालत
तरी किती खर्च आला प्रवासाला
झालं ब आता गाडीच सोडून आमचं पंधरा हजार रुपये गेल होत
गाडीला किती बसलेलं
साडेतीन ते चार हजार रुपये बसल्यात
तुमचे सगळ्यांचे मिळून तुमच्या फक्त फॅमिलीत
हा आमच्या फॅमिलीच फक्त म्हणजे गाडीच एकूण दहा हजार रु अस कर की तीन फॅमिलीच दहा हजार रुपये धर
हा हा हा हा हा हम्म हम्म
भात
असू दे बाई आत्ता नाही फिरायच तर कधी फिरायचं
होय तेवढ सासू आमची दंगा करायला आलती बाई सासू बाई आमच्या आम्हांला विचारलं नाहीसा सोडून गेलासा सांगायच तरी आता बारा वर्षात पहिल्यांदा गेलोय बघ फिरायला ते एवढं आठ दहा वर्ष पोरांच्यातच गेल्या डिलेव्हरी आणि हे कस सांभाळतच गेल्यात
असूनदे की बाई आता नाही फिरायचं तर कधी फिरायचं
बघकी लगेच असं बोलत्यात ते
हम हम असतय की बाई काय करायचं
आणि आपण ते गेलेते लेकीला घेऊन नातीला घेऊन रत्नागिरी सिंधुदुर्ग तिकड फिरून आल तव्हा विचारले बी नाहीत आम्हाला
आम्हाला राहऊ दे ना आतीस न तरी विचारायचं
होय होय ह
जावो तिकडं आमचे हेनी पाठवतच नाही सोड त्यांना बोलत नाहीत मलाच तेवढं बोलत्यात मी काही हे करत नाही नाही भांडायला येत नाही मला
ह्म्म ह्म्म थांब एक मिनट
ह हॅलो